आ काय करायलायस
काय नाही बघा बसलोय तुम्ही?
मी पण बसलोया तुझं कितवी शिक्षण झालंय
बारावी
हम्म हम्म मग कोणत्या कॉलेजला कोल्हापुरातूनच ना? कोणत्या कॉलेजला झालाय
कॉमर्स कॉलेज
बरं माझं पण झालंय आमचं म्हणजे न्यू कॉलेजला झालंय अ पाहिलं मी म्हणजे अ दहावी पर्यंत अ आमच्या म्हणजे कळंब्यात होतो
ला होतो मग तितन पुढ आमच्या काय कळब्यांत कॉलेज नव्हते ना मग इकडे कोल्हापूरलाच आम्हाला यायला लागत होत. मग तिथनं पुढे आम्ही भवानी मंडपातल्या विद्यापीठ कॉलेज आहे कनी तिथं बारावी पर्यंतच आहे मराठीच मग तिथं आम्ही म्हणजे मी तिथं बारावी पर्यंत होतो. कॉमर्स साईडच होती माझी पण मग तिथं कसं दोन होत विद्यापीठ आणि एकच म्हणजे शाळा दोन इंग्लिश मिीडियम आणि विद्यापीठमराठी होत आणि डी आर केला. अं... इंग्लिश मिडियम होतं मग आम्ही मी कसं मराठी मिडीयम घेतलेली, माझं मराठी मिडियम घेतलेलं मी मग मी, माझं विद्यापीठला पडलं तिथं, मग नंतर तर बारावी झाली, बारावीच्या पुढं... पण मग, नंतर परत आणि कॉलेजला म्हणजे दुसर ऍडमिशन घ्याय लागलं मग तिथ मग हा न्यू कॉलेजला मला म्हणजे मिळालं माझं मेरिट मधून आली माझ मेरिट मधून आलं नाव मग न्यू कॉलेजला मिळालं मग न्यू कॉलेजमध्ये तीन वर्ष बीकॉम पूर्ण केलं म्हणजे न्यू कॉलेजमध्ये पण कसं ऍक्टिव्हटीज सगळं होत होतं. सगळा खेळ होता. ग्राउंड पण मोठे आहे. लायब्ररीज न्यू कॉलेज चीजास्त भारी आहे. सगळी पुस्तकं तिथं आहेत. खू प भारी आहे. न्यू कॉलेज
चा
तुमच्या कॉलेजमध्येध्ये कसं काय
हा
तुमच्या कॉलेजमध्येध्ये कसं होतं.
आमच्या कॉलेज मध्ये. मोठी लायब्ररी होती. हॉल वेगळा. ग्राउंड वगैरे नाही त्या कॉलेजला. रोडलाच आहे. कॉलेज लायब्ररी मोठी आहे. कॅनटीन वगैरे नाही. कॉलेजला त्या
ह
फक्त अभ्यासिका आहे. नाईट कॉलेज आहे.
न्यू कॉलेजला लायब्ररी मोठी आहे. अभ्यासिका आहे. फक्त लेडीज मुलींसाठी जास्त कार लेक्चर वरे न ऑफ लेक्चर असतील आपण थांबू शकतो. एल आर मध्येऑफिस वगैरे आहे. ग्राउंड नाही स्टेज नाही. हॉस्टेल पण आहे तेज नाही.
हा हा
हा तिथं शिक्षण पण म्हणजे चांगलं आहे न्यू कॉलेजला
म गॅदरिंग वगैरे काय नाही फक्त म्हणजे गॅदरिंग वगैरे होत नव्हतं तिथं कारण म्हणजे ते कसं शिवाजी पेठ येत आहे ना कॉलेज मग त्यामुळ कसं गॅदरिंग फक्त व्हायचं नाही बाकीच मग खेळ वगैरे असायचे ग्राउंड भरपूर मोठा आहे तिथं आणि हॉस्टेल पण आहे म्हणजे जर बाहेरच्या अ कोणाला बाहेरचे विद्यार्थी पण त म्हणजे शिकायला राहू शकतात, म्हणजे हॉस्टेल पण आहे तिथं, आणि त्यानचचं फ-कॅनटीन पण आहे म्हणजे आमच्या कॉलेजचं कनयं, कॅन्टीन पण नाही तिथं.
हा हा, चालेल.
म आणि कुठली कॉलेज म्हणजे आपल्या घरा इकडची कोल्हापुरातली तेे पण म्हणजे अ चांगले आहेत त अस अ वीसी के विवेकानंदच कॉलेज
मड व
परत विद्यापीठमध्ये पण म्हणजे चांगलं शिकवतात पहिला ते म्हणजे शाळा पण आहे, विद्यापीठ आपली हायस्कूल पण आणि ते कॉलेज पण आहे, मग बारावी पर्यंत. मग हा, मग तिथं कसं? अकाउंट मॅडम अकाउंट तर म्हणजे कॉमर्स कॉमर्स साईडचा अकाउंट, पण भारी शिकवत्यात तिथं.
हा हा.
तिथं काय हे नाही कॅन्टीन वगैरे नाही, ग्राउंड नाही त्यांचं म्हणजे कॉलेज त्या पण अ हे शि शिकवत्यात म्हणजे चांगलं सगळेच शिक्षक चांगले शिकवतात तिथं. म्हणजे मला तर बारावीला म्हणजे, मी काय क्लास वगैरे पण लावला नव्हता. म्हणजे माझी कॉमर्स साईड होती, पण बाहेरचं क्लास वगैरे पण लावला नव्हता. तरी पण म्हणजे मला अ अश्ट्याहत्तर टक्के तिथं पडलं. मारच. मग कसं म्हणजे अ शिकवतात चांगलं.
काय?
कॉमर्स कॉलेज ला, म तिथनं पुढं कसं? हा मग तिथनं पुढं अ म्हणजे असं मी काय हे केलं नाही म्हणजे बी कॉम नंतर थोडा मी गॅप ठेवलेला म्हणजे शीये म्हंटलंत. एक वर्ष गॅप ठेवायचा आणि म एम. कॉम. ला टाक कायच पण मग ते काय जमल नाही म्हणजे मला पुढ शिकायला म तेवढच म्हणजे तेच्यावरच हे केलं स्टॉप केलं. मग आता कस आता कस? स्पर्धा परीक्षा तेन पण म्हणजे आहेत म्हणजे आता ता बघितले आहेत ना, मग आता मध्ये महाट्रान्सपोटच्या वगैरे जागा निघलेल्या मग त्याचा मी म्हणे फर्स्ट टाईम म्हणजे घरात फर्स्ट टाईमच मी भरलेला फॉर्म म्हणजे मला काय त्यात म्हणजे परीक्षेतलं काय म्हणजे माहित नव्हत पण, तरी पण असु दे म्हणजे एक अनुभव असावा म्हणून मी तो फॉर्म भरला. पण काय झालं, तो अभ्यास पण म्हणजे जो त्यांनी सांगितला त्यावेळी काय म्हणजे मी घरातच म्हणजे माझं मी अ युट्यूब वर ते लेक्चर वगैरे बघु न अस करत होतो म्हणजे मी काय क्लास वगैरे, पण लावला नव्हता बाहेरचा असा. ब त्यावर मग मी म्हंटलं, बघूया तरी फक्त क्वेशन बघायचे कसे आहेत. ते म्हनुन मग फॉर्म
ला ग अभ्यास वगैरे थोडाफार म्हणजे झाला असा. पण जास्त असं म्हणजे काय, हे नव्हतं प्रॉपर असं काय झालं नव्हतं. मग, तरी पण एक्झाम म्हणजे मी दिली ती. पण त्यातले क्वेशन इतके टफ असतात, कनय म्हणजे आप आपला विषय असतोय नाही, त्याला मग अकाउंट ला आपल म्हणजे बिकाँम चे अकाउंट आहे, किंवा अ हेच्या बीकॉम वर होती ती परीक्षा. पण ते बीकॉमच जे अकाउंट आहे, ते त्या परीक्षेला नव्हतचं म्हणजे हेच बकिंग अकाउंट अस नाही पूर्ण म्हणजे पुढच डीप म ज अकाउंट आहे क नाही त्या अकाउंट वरचे क्वेन प्वेशचन असतात परत रिजनिंगचे आपले क्वेश्चन असतात परत जनरल नॉलेज आणि इंग्लिश असं म्हणजे चार तस होत त्याला, पण बा हा आणि आपल कसं म्हणजे अकाउंट चं म्हणजे आपल्याला कसं म्हणजे माहित हाय, तुम -तुझी पण साईड साड कोणती हो कॉमर्सच होते ना ह मग ते ते आपलं कसं अकाउंट म्हणजे एंट्रा वगैरे करणं सिंगल एंट्री डबल एंट्री हा अ मग ते जर्नल एंट्री ह्या आपलं म्हणजे ह्या मा हे माहित होत पण त्याला त म्हणजे त्याला त्या एंट्री टाईपच होतं पण क्वेश्चन एवढे फिरवून टाकतात का नाही म्हणजे काहीच समजत नाही तिथं मग अनुभव एक घ्यायचा म्हण म्ह े बघितलं तर नंतर पण काय झालं म्हणजे झालं नाही ते हे सक्सेस काय म्हणजे झालं नाही आणि फेल म्हणजे झाल मी त्याच्यात मग नंतर परत आणि मी भरलेला फॉर्मर सीएच एस एल चा मग सीएच एस एल च्या वेळी थोडा म्हणजे एक्झामच्या वेळी थोडा प्रॉब्लेम आला म्हणून मग मी ते दिली नाही पण मग जर हा अस म्हणजे तुला पण तुकून ती दिल्यास का एक्झाम
नाही अजूनत काय
म्हणजे भर फॉर्म वगैरे भरलाय आणि दिली नाही असं काय झाल केले असत
नाही नाही
हम् ते ह हा तेच म्हणलं म्हणजे कस आताच्या ह्याच्यात कसं स्पर्धा परीक्षांना जास्त कारण एकदा का त्याच्यात जर लोक म्हणजे त्याच्यात जर लागले आपलं हे नोकरी तर मग काय पुढं घ सरकारीच नोकरी नक मिळता ना आणि आयुष्यभर म ते काही आहेच भारी
हा
कारण त्यालाच पेमेंट होतं महाट्रान्सकोलाच अ जवळजवळ चाळीस हजार पर्यंत फर्स्ट पेमेंट होतं नंतर काय मग ते वाढत जाते आणि तेव्हा फर्स्ट पेमेंट ते होतं चाळीस हजारपर्यंत म्हणजे पडत अस मण त्याच्याला आता आपण एसी एसीच्या जागाने गेलेत ना मग तुमच्यात कोणत असल तर सांगत जा असं म्हणजे भरायलाते
हा हा
मग आणि काय तुझी भाऊ बहीण काय तुझ्या आहेत का कॉलेज वगैरे करतात का
होय करत की आता झालंय माझं भावाचं ग्रॅज्युएशन झाले परवाता
हा हा मग त्याला पण चालतय म्हणजे स्पर्धा परीक्षा दिल्या तर
हो
आमच्यात पण असं म्हणजे हा आमच्यात पण असं म्हणजे पहिला कोण असं सांगायला नव्हतं का आणि काय माहित नसत त्यामुळ म्हणजे आपल्याला एवढं कायण म्हणजे घरातले कोण शिकलेले नसतात नाही त्यामुळे काय माहत नसते मग नंतर आता आपण कॉलेजला जात जात तस माहित होते मग ते एकदम अचानक जेव्हा देतोय त्यावेळी मग म्हणजे असा घोळ होतोय माझ्यासारखा मला त्या परी क्षेत गेल्यानंतर मला काय समजतच नव्हतं मी पूर्णपणे म्हणजे मला ते क्वेश्चन बघूनच काय समजतलं होतं
हा ह
पण आता जर म्हणजे असं द्यायला गेलं तर मग ख होतय क्लिअर ह
का